हॅलो हा येते मग ते त्यांनी पण सांगितलं का जे ए एनएम जी एनएम ला कसं दोन ते म्हणजे दड वर्ष थिरीच असते आणि सहा महिने बाकीच्या असत
हा
का म्ह इंटरल म्हण का प्रॅक्टिकल सार
हा हा हा प्रॅक्टिकल हा.
इंटर्नशिप हा इंटर्नशिप असत्या मग त्या इंटर्नशिपला तेवढं. कंपसरीयला ला आणि लग झा. त्यामु असं म्हणजे थेअरीला नाही गेलं तरी चालते. ते समजून घेतात लोक शिक्षक लोक आणि मग ते दीड वर्ष का म्हटल्यायरर.
किती म्हणजे किती येत ते
फी पण भरपूर आहे पडत की त्याची चाळीस पंचेचाळीस असेल.
मग जाई नका पण एकदा झालं म्हणजे
हा त्यांची इंटर्नशिप जर तिथं कम्प्लीट झाली ना आपली इंटर्नशिप त्यांचं त्यांनी ते हॉस्पिटल देतात. मग त्या हॉस्पिटल थ्रू अ लागते आता त जी नंदाला पस्तीस हा जीएन एम केले ति ना पस्तीस चाळीस हजार.
हा हा मग
अ आणि त्यांनी कस जवळच्या जवळ घेतलं आणि
हा म्हणजे आपल्या आपल्या ह्यात घेतलं तरी चालत ना.
हा कोल्हापूरला पहिला कुठं इथं होती सांगलीलं का काय? आता कोल्हापूरला घेतले त्यांच्या जवळ घेतले त्यांनी
ह हा हा. मग तुला कस जर केलं तर मग इथं तासगाव वगैरे आहेच की आपल्या इथ.
हा होयच क.
आणि एखादी गाडी विडी घेतले तर तर आहे.
ह. होय सरकारी हॉस्पिटल गावचा. होय गवात आमच्या आहे की
असं म्हणजे कुठं कुठं आहेत तिथं ते हे अते ग.
हा ते आपण टाकायचं ना लोकेशन म्हणजे त्याच्यावरती ते सिलेक्ट होईल.
हा हा हा हा हा हा हा.
मग ते सांगत होत्या त्यांना ते केलं म्हटलं आमच्या नंदेनं. होच की बघतच त ती एक सांगितलीय मी आ ती ना. बघ काय म्हणत.
हा तेीच के
शिक्षक हेना कस ग लय डिमांड आहे आणि त्यात ते त्यांनी ह लावलेत का नाही. टी टी सी सेट नेट. काय काय लावले ना त्यात पत नाही पास. निगेटिव्ह मार्किंग असते ना त्यामुळ. आणि आता बघतेच का शिक्षकांना पैसे किती भरायला लागते ते
होय.
हम्म पंधरा पंधरा दहा दहा ला कुठून आणायचं.
आणि आपण ओपन मध्ये असल्यामुं जर लच हे होत.
लयच होतय होयच की आमच्या इथली समोरच्या आहे ती करते की दे बीएड झालंय त्याच्यावरती एस एडची नेट ची परीक्षा देता.
हम्म हम् हम् हम एक एक मार्कना सुद्धा जाते बइ त्यात.
जाते होय अगर लय स्कोरिंग लागते त्याला
हम्म तेच क आता आमच्या इथ इथली मुलगी झाल्या बघ त खरं. खजगीवर खजगी शाळेवरच सरकारे नाहीच. इथ शांतीनिकेतनला लागले.
जिल्हा परिषदला तेन लय अवघड आहे.
हो जिल्हा परिषदला नाहीच ग लयी. आणि ओपनवाल्यासनी तर काय लयी नाहीच.
उम्म हम्म त्यांची दहा भरली तर आपले पाच सुद्धा भरत नाहीत.
हा मग हे कास्टमर ना आधी त्यासनी घेणार. मग आपणवाल्यांच्यात मग मेरिट लावणार मग अस होतय हो ग.
हम्म
त्यामुळ काही नाहीच भेटत.
मग ती म्हटलेलीच मधी तुम्हाला. अ ते शाळेवर शिवच्या म्हणून म्हटल काय
तेना त्यांना टीचिंग एक्सपिरियन्स पाहिजे. आणि इंग्लिश टू इंग्लिश स्पीकिंग आपल मराठीतन झालय ना.
हम्म
इंग्लीश टू इंग्लीश नाही.
कीतवीपर्यंत आहे शिवची शाळा.
चौथीपर्यंत आहे.
मग आम्हाला लहान गट द्या म्हणायच.
लहान गटाला मॅडम हायत्या. लहान गटाला नाही म्हणल तिसरीला. तिसरी चौथीला म्हणत होत्या मॅथ्सला. हा मॅथ्सला पाहिजे होतं का नाही.
हम्म हम्म हम्म
मॅथ्स मग मराठीतन जमल की. पण इंग्लिशमधन
हम्म
हम्म
आणि ते आता कस सगळच ह्याच्यातन झालेय ना. सेमी वगैरे पण सगळ इंग्लिश
इंग्लिश मधन चालु आहे. होय.
ते तसच शिकवायला पाहिजे नाही. अस आहे.
ह नको म्हटल राहू दे. मीच नको म्हटल.
हम्म हम्म हम्म मग दुसर काही करायच म्हटल तर मग ते काय
दुसर काय करायच आता. आप
बचत गटाच तेन पण आहे खर.
हम्म
त्याला आधी ते सी आर पीचा कोर्स करायला लाव.
त्यात काय आहे. बचत गटात.
बचत गटच चांगल आहे ग. ते सी आर पी म्हणून निवडायच. म्हणजे त्यांच्याकड गट देत्यात सांभाळायला ते.
हा
मग ते गट गट ते सगळ आपण चालवायचे असत्यात. म्हणजे आपण ते हे करायचे सगळी. पूर्तता काय लागते. काय हे ते सगळ. महिलांना सगळी माहिती सांगायची. वरण काय हे येत त्याची. योजना कुठल्या कुठल्या येत्यात.
परत मग ते अस म्हणजे त्याला पेमेंट आहे ना. नव्वद हजार रुपये पेमेंट आहे. आणि त पण सरकारी होतेय ग‌.
होते होय.
याच्यात आमच्या गावात शंभर गट आहेत. तर त्याच अ नाही दोन आहे. दोघी आहे त्या.
हा हा
पन्नास गटच्या
त्याचा तो कोर्स कुठे कुठे करायचा असतोय.
मच
हा हा मी.
हां हां. हा ते मी सगळ्याना मी ते हेंना पण विचारलं की ते एम एस ए झाल्यात्या की पोरी. त्यासनी पण विचारून बघितलं की असं असं म्हंटलं झालंय. मग तुम्ही का केले नाही म्हणतायचा बी एस सी केमिस्ट्री झालायसा आणि मग का घरात बसलायसा. काही तर करा. ह हा.. काय तर करून नाहीतर मग म्हणत्या कॅम्प्युटरच हे करून म्हणते त्या ते कुठेतरी ह्याच्यात लागतं का बघा कॅम्प्युटर कोर्स सेंटरमध्ये ते ना असं
ह
नाहीतर मग नर्सिंगला सगळ्यात जास्त नर्सिंगलाच म्हणते त्या
नर्सिंग ला स्कोप आहे का.
नर्सिंगला स्कोप आहे ना, आता जागा तर किती सुटल्यात्या अठ्ठावीस हजार.
भरपूर हॅलो! हॅलो! हॅलो!